हॅलो.
हॅलो. हॅलो ह येतो आवाज? हा येतोय.
हम्म आवरलं का?
हा चाललंय आता बघा दोघे तीने मेसेज आले फ्री ए का फ्री आहे का तुमच्या आधी एकका मेसेज आला तिला मेसेज के केला फोन करू म्हणून तर ती म्हणजे दहा मिनिटां करते तर म्हलं तुम्हाला करून घ्यावा तुमचा फोन घ्यावा
हा
अस असू द्या तुम्ही आत्ता करा मी तुम्हाला दुपारी करेन कॉल म्हणजे माझा एक कॉल होईल हम्
हा
हम तुम्हाला कोणती पर्यटन स्थळ आवडतात मग
आमच्या इथं इथ आम्ही कोल्हापूर हॅलो हॅलो
हम
हॅलो
हां बोला की
हा आवाज येत नव्हता काय
हा येतोय येतोय
आवाज य हा आम्हीथ कोल्हापूर वगैरे कोल्हापूर वगैरे कन्रीमठ अे पर्यटक स्थळे बघायात तुम्ही कोणती कोणती बघितले
आम्ही अ कोल्हापूरची बघितलीत की कोल्हापूर रंकाळा पन्हाळा कोल्हापूरला तर बरीच हिस्टॉरिकल ठिकाणं आहेत परत आमच्या इथ अजिंक्य तर आहे परत पण रायगड प्रतापगड आपण सहलीला जातच होतो ना शाळेत असताना शाळेत असताना तुम् तुम्ही कुठे कुठे गेलता आम्ही फिरायला धबधबा बघायलाच की आमचेथ धबधबे बरेच आहेत एकीव धबधबा आहे तो ठोसेघरच तर फेमसच आहे परतच सडा वाघापूरचा आहे आमच्या इथे उलटा धबधबा तो आहे तुम्ही कोणते धबधबे बघितलेत मग
आम्ही इकडं सावतकडा इकडं आमच्याकडचे बघ तिकडच्या अजून आम्ही तिकडं लांब आलो नाही ना फिरायला वगैरे
अच्छा नाही नाही धबधबे तुमचे हा आहेत का धबधब तुमच्या इथे नाही ते कुठे
इकडे सावतखडाच इकडे आदनापूरच्या पुढे आहे तिकडे
हा ते ऐकून बर का
हा तिकडे अ टोटल तिथं सात त्या धबधब्या आहेत ना
होय का ते ते ऐकून ये बरं का ठिकाण मध्ये बघण्यासारख आणि आदथ हे पण आहे ना हा आ अजून देवीचं मंदिर पण आवटत हा हा हा हा म्हणजे ह असं ते ह आहे का पर्यटन स्थळ आहे
हो पर्यटन स्थळ भेट देण्यासारखं आहे भरपूर
भेट देण्यासारखं आहे का अच्छा मग तुमच्या इथनं किती लांब आहे
आमच्या इथून एकशे ऐंशी किलोमीटर पडतं
होय इतक्या लांब आहे
होय तरी पण जायला पाच सहा तास लागतात
हेच नाहीैसेल खरंजी वर्ण
हो सल का रंजव वर्मा
अरे बापरे बराच वेळ लागतो मग एकशे ऐंशी किलोमीटर म्हणजे जवळ जवळ सातारा ते कोल्हापूर झालं. मला वाटतं तुमच इतर गजे पण आमचे सात तेवढंच असल
हो तेवढीच आहे.
म्ह सत्यश ऐंशी किलोमीटर तर असेल.
होय.
का ना
हो तेवढी पडतेच की,
आणि महारा्ष्टच्या बाहेरची कोणती बघितली का नाही तुम्ही
हा खूप लांब होत ना त्यामुळे जरा प्रवास दोन दिवस स्लिप करावी असे असं काहीतरी आहे ना,
हो बरोबर आहे.
म्हणजे सकाळी जरी इथून निघलं तरी दुपारी आपल्याला पोहोचतेय मग आपण सग दुपारनंतर तिथ फिरून वगैरे मग दुसऱ्या दिवशी रात्री थांबून जेवण करून फॉर्म हाऊस पण आहे तिथं अ
होय.
होय तिथं फार्मस पण आहे पण तिथे राहून मग स्वयंपाक वगैरे करून खाऊन पिऊन मग दुसऱ्या दिवशी परत फिरून संध्याकाळी रिटर्न आलं तरी चालतंय ना
हो बरोबर आहे.
होय असं जरा ट्रीप असली तर जरा बरं वाटत नाहीतर मग ते धावधाव दिवसभर
ते जाण्याचं नुसतं जायचं आणि बघायचं आणि लगेच यायचं. त्यात काय
ते फिरल्यासारखं पण वाटत नाही आणि काहीच वाटत नाही.
असं नुसतं आपलं जा गेलो गेलो गेलो काय ग
हा काय केल असंत. हा असं होतं ना जरा दोन दिवस शिफ्ट काढून गेल ना भारी वाटते.
हा आम्ही आमच्या शाळेमध्ये ते हेला जायचो ना हेरायचो औरंगाबाद
हा हा
बघा औरंगाबाद तर नाही का. अ लेण्या, वेरूळची लेणी, हे ते नाही का.
हो
लेणे होते बघा आपले.
हो वय म ते होय मग ते वाईचं गणपती बघितलाय का तुम्ही?
हो आम्हाला वाई किती जवळ
हा तिथला मोठा आहे ना गणपती सगळ्यात.
हो मोठा गणपती आहे ते. पिक्चरच शूटिंग इथ झालं होतं माहिती आहे ना गंगाजल. ह महागणपती येतो वईचा ह आमच्या. ते हा परत हे काय ते अंगापूरला गणपती आहे. तो तर खूप म्हणजे नवसाला पावणारा गणपती.
हा ह.
अंगापूर आहे ना यत ना जवळ.
हा हा.
तुम्ही कोल्हापूरला जात असाल की देवीला.
हो कोल्हापूरला महालक्ष्मीला जातो की आम्ही. आमच्या इथं ज्यावेेळेस देवी बसते ना त्यावेेळेस इथून चालत जातात.
कोल्हापूर पण हे छान आहे. का मध्ये ते नाही का ते म्युझियम संग्रहालय. बघ बघण्यासारख्या बघा कोल्हापूरला तर खि. ती म्हणजे पर्यटन ही आहे म्हजे पर्यटन आहे. ऐतिहासिक आहे म्हणजे बर.
ज्या वेळे देवी बसतात ना त्या दिवशी त्यावेेळेस असे अस पोरं पोरं किंवा पोरपोर मिक्सर राह. चालत जातात म्हणजे सकाळी पहाटेपर्यंत आपल्या चालत कोल्हापूरला.
हो का. हो हो जातात बऱ्यापैकी. बरेच ना राहतात बघा तिथं. हॅलो.
चाल जातात ना त्यामुळे मजा येत असतात.
हो मजा येते चालू जायला.
आणि कसं असत होय. अस म्हणजे जे जे सेवा करणार असतात ना ते स्टॉल वगैरे घेऊन बसलेले असतात. चहा किंवा नाश्ता चालत जाणाऱ्यांना ती पण सुविधा असत. हम् चहा नाश्ता. रात्रीपसून चालू असते.
होय ना.
हो सकाळी पहाटेपर्यंत पोहोचतात तीन चार वाजता पोहोचायला.
होय का.
होय मग तेवढेच एक दिवस चालू झाला होते ना.
चाल झालं होतं खरंच आहे.
ब हो. जरा आपल्या शरीराचा व्यायाम पण होत आणि आपल्या फिरल्यासारखं पण होते.
हो आता वारीचच बघा ना वारीला जातात का नाही लोक.
होय आणि दर्शन पण पड. पटकन होत जस ती चालत जाणार असतात ना त्यांना दर्शन पण पटकन होतय.
हो आणि आणि ह्या. असं ह्या गोष्टीसाठीठी चालत जायला काही वाटत नाही. खूप मस्त वाटतं उलट म्हणजे बरं वाटतं. नाही की नाही आणि ते चालायचं काही वाटत पण नाही. अशा वेळेला ह ग नाही आम. आमचे तर अजिंक्य तारा पण हे ना तर तिथे पण लोक चालत जातात. चालच चढताच. खत सज्जन घडला म्हणजे भरतन तिथं पण. डोली वगैरे असते पण ती कसं ज्यांना चढवत नाही त्यांच्यासाठी. पण बर्या बऱ्यापैकी तो गड चाडत मी सज्जन गड बघितलंय का.
हा बघितला की.
आला होतात का छान आहे ना.
हा छान आहे तुम् तिरुपती बालाजीला कधी केलंय काय?
हो
हा तिथून पण लोक घिती वरती चालत जातात खालून डायरेक्ट वरतीपर्यंत त्यांना.
हो.
खम होय.
तिथे पण आहे परत अ लेण्या दिच गणपती. नाही का अष्टविनायक मधला वनाथ गणपती तिथं तर. चालायला केवढं आहे ते तरी लोक चाल जातात बघा.
बगण्यासारखा फक्त माणसाला फिरायला वेळ पाहिजे.
वेळ पाहिजे
हो आणि बालाजी मध्ये. एकदम व्यवस्थित नीट नटके पणा अस रस्ता्यावर जरा सुद्धा...
नाही नाही नाही बाराजी मंदिरामध्ये खेवळ ह असते आणि तसं ते हे बघितलंय का प्रतिभलाजी बघितलं का तुम्ही केेत कावळेल
हा बघितलंय ते पण बघितलंय
ते पण छान आहे ना
ते हा आणि ते गोल्डन टेम्पल पण बघण्यासारखं आहे ते पण मस्त आहे
हा ते पण छान आहे मस्त आहे बरं का
हा् ते बसतय परत तर बालाजीच आणि बालाजीच्या बायकोचं लग्न झालेलं आहे ते बघण्यासारखं आहे पद्मावतीचं मंदिर बघण्यासारखं आहे तिथं बघण्यासारखं भरपूर आहे
हो त्याच्यामध्ये
लग्न झालेलं आहे ते लग्न जिथं लग्न झाले तिथं सगळं व्यवस्थित अजून आहे असं आहे ना
हो अगदी बरोबर आहे
ते आहे परत पद्मावतीचं मंदिर बघण्यासारखं आहे तिथं तर भरपूर गर्दी अस आहे पद्मावती तुमच्या मंदिरमध्येध्ये
मका
गर्दी म्हणजे खूप गर्दी असत्या आणि बालाजीच्या मंदिरमध्ये पण खूप गर्दी असत कधी पण जाव तुम्ही डेली जरी गेला तरी गर्दी असता ह
कधीही जावा आणि तथ दर्शनासाठी पाच काढय लागतात पा
पाच एक दिवस कंटिन्यू जाते दर्शनासाठी आज रात्री जरी आज रात्री तर हो आज रात्री गेले ना दर्शनासाठी तो दुसऱ्या दिवशी सकाळी दुपार होते दर्शन व्हायला
हो खूप वेळ लागतो कधी कधी तर दोन दोन दिवस लागतात दर्शनाला खरंच आहे तिथे बऱ्याच ठिकाणी ना कधीही जावा तुम्ही तर गर्दी असतेस
पण भारी वाटते जाला फिरायला जरा बा मस्त वाटते ना
हो पण आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे हे महाराष्ट्राच्या बाहेर म्ह बालाजी पण खरच खूप लोकं कुठन कुठं लोक येतात
कुठून कुठून लोक येतात फिरायला
आणि तिथं फिरण्यासारखं पण बरंच आहे तिथे आहे जसं म्हणलं सळं ह्याला पण आहे हम औरंगाबाद इकडे तिकडे लेणे आहेत बघण्यासारखे बघा लेण्या आ आय ते एक्झॅक्ट एक्झॅक्ट ते खूप बघण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाचा प्रत्येक ही आहे एक एक ही आहे इतिहास आहे एक एक गोष्टीचा की बाबा तीथं काय हिथं काय हाय आता ते म्हजे जेवढं समजून घेऊ तेवढं कमी आपण.
बघण्यासारखं खूप काय आपण फक्त जायला पाहिजे. आपल्याला वेळ पाहिजे.
हम्म जेवढं बघू तेवढं कमी. हाय की नाय.
होय, होय, होय जेवढं बोलाल तेवढं कमीच वाटतय. हो
अगदी खरंय. आपल्याला जे जमल ते बघायचं, नाहीतर काय.
होय.
सगळं शक्य होत नसतंवो.
सगळंच होत नाही सोडाय शक्य जेवढं होईल तेवढं बोलायच. जेवढं होईल तेवढं आपण करायचं.
हो, ते तर झालंच पण सगळं बघणं होत नसतंय मस वाटत सगळं बघाव. सगळं तेवढं बघायला टाइम ही पाहिजे. आजकाल कुठे तेवढा टाइम भेटतो माणसांना. आणी-आणी ते बालाजी जायचं म्हणजे दोन दिवस लागतात ट्रेंनन.
होय तेंना चोवीस, बावीस तास लागतात ना?
बावीस तास लागतात बरोबर हाय आणि ते कसं हं हां अन तिथ गेलं की दोन, चार दिवस तर पाहिजेत फिरायला.
हो आठ दिवस सुट्टी काढून जायला होतच नाही ते होतच नाही बाकीच अस बाकीच होत नाही मग काय
नाही नाही बाकी काहीच बघण होत नाही फक्त दर्शन घ्या